हॅलो
हॅलो
हा काय कराल्यास?
काय नाही बसले बोलां की.
आवरलं?
आवरूनच, तुमचं?
हा आवरूनच. मग काय आणि बाकी
काय नाही निवांत
निवांत आहेस व्हयं झालं उन्हाळ्या असं सगळं करून
उन्हाळ्याच सगळं करून झालं हा हा हा
चटणी वगैरे.
चटणी तेन सगळं पूर्ण मे महिन्या लागायच्या आधी आमचं सगळ तयार असतय.
म्हणजे फास्ट काम आहे तुमचं
होय पाडव्याच्या आधीच उन्हाळी सगळं तयार असतय आमचं पाडव्याला मस्त सगळं कस होय वार तेन सगळं सुटते नाही पाडवा झालं की.
हा हा
म्हणून मग पाडव्याच्या आधी पाडव्यानंतर मग आमची माही असते ह
हा हा
त्या सगळं ते पाडव्याच्या आधी आम्ही सगळं करून घेतोय.
हम्म चांगलं आहे मगं तुमचं आमच्या अजून चटणी वगैरे कायघ करायचे बघ-
हा ह मग पाड पाडवा झाला की लगेच माहि मग माहिच बघितलं अस ना मगं झाडायचं त्यां सगळं असतय.
हा हा
म्हणून मग ते आम्ही सगळं आधी करतोय मग माही झालं की चटणी केली की निवांत.
हा हा हा आमच अजून करायच आहे बघ आता लसूण निवडाय चालूय. मग काय आणि? हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा बोला कि. होय आवाज कट व्हाय लागलेला.
हम् हम् मला वहिनी म्हणल्या की तू लसूण तेन खात्यास
हा ह होय खात हुतो.
म्हणून मग म्हटलं काय फरक वगैरे काय आहे का बघूया.
फरक मला तरी भरपूर आहे फरक लसणाचा म्हणजे मला कधी असं म्हणजे सर्दी खोकला तेन म्हणा आज स कधी हे होत नाय. म्हणजे कधी जाणवत नाही मला. नाही
तरी क केवढा खातीयास?
अ तरी असं म्हणजे काय दिवसाला एक कुडी खाल्ली तरी बास झाली.
हा हा
अ मिनिमम म्हणजे एक कुडी असतिया माझी दिवसाला डेलीची.
हम हम्
अन ती डायरेक्ट म्हणजे खायची नाय तशी. अ लसूून म्हणजे ब्रश करायच्या आधी जायच्या आधी लसून सोलायचा. आणि त्या ल त्यांच मिनिमम चार पाच तुकडे अस हो तिला एवढं करून ठेवायचं. आणि म्हणजे आ आता आम्हाला कस सवय झाली आहे जवळजवळ आम्ही दोन महिने तरी झाल आम्ही कंटिन्यू म्हणजे असं लसूण खातोय. दोन म्हणन्यापेक्षा जास्तच झालेत. सोडा अ मग त्या मग लसूून डायरेक्ट जर
हॅलो. हॅलो हॅलो? हॅलो?
हॅलो हा बोलाकी रेंज नाही काय तुम्हाला?
नाही मी रेंज म्हणजे तिकडंन मला आवाज येईना झालाय त्या
हा हा मी पण रेंज मध्येच आहे हो
तू तू खोलीत न कनी बाहेर जा.
नाही मला पूर्ण रेंजय हाय ह खोलीत काय मला प्रॉब्लेम नाहीय. थोडा रेंज चा
नाही मगाची जिथं बोलाल तीस कणी तिथं तिथ जाऊन बोल म्हणजे व्यवस्थित रेंज येती
हा हा
अ केवढा खाती अस
अ दिवसाला मिनिमम एक पाकळी होतीय कि माझी म्हणजे ते डायरेक्ट अस होय डायरेक्ट लसून खायच नाही अ लसूण म्हणजे आधी सुरुवातीला आपण ब्रश करायला गेलो कणी लसून सोलून ठेवायचा आणि त्या लसणच एका कुडीच एक चार पाच तुकडे करून ठेवायचे तसं प्लेट मध्ये आणि ब्रश करून झाल्यानंतर म ते आपण खायचं म्हणजे अ आम्ही सुरुवातीला खात होतो त्यावेळेच थोडा वेळ थांबून थांबून खायचं ते पण आता आम्हाला सवय झाल्या त्यामुळे आम्ही अस म्हणजे खाऊ शकतोय एकदम जर तुम्ही सुरुवात करणार असला तर अ एक अर्धी कुडी सुरुवातीला खायला चालू करा तुम्ही
हा ह
ती अर्धिकु ती मिनीमम म्हंजे एक तीन ते चार मिनिट तुम्हाला खाता येईल एवढी जेवढ्या वेळ ती खायचे असे डायरेकट हा छोटे छोटे तुकडे करून खायचे डायरेक्ट खायचे नाही डायरेक्ट जर लसून जर तसा खाल्ला कनी तर आपला बीपी लो झाल्यासारखा होते आणि चक्कर तेन आल्यासारखे आपल्याला असं म्हणजे जाणवतय. हा एकदम खाल्लं की, म्हणून अ अस थोड्या वेळान थोड्या त्या वेळी अनासा तो लसूून खायचा.
हम मग त्याच फायद काय आहेत? तरी एवढा लसून खातियास? एवढा लसून खात
अ फायदा म्हणजे अ.. एक तर म्हणजे कॅन्सर पासून आपल्याला संरक्षण होते आपल्या ह्याच शरीराच म्हणजे लसूण खाल्लात तर आपल्याला कॅन्सर कधीही होऊ शकत नाही परत म्हणजे ज्यांना होय अ ज्यांना बीपी शु कर परत रक्त पातळ व्हायच्या ज्या गोळ्या असतात क नई त्यांनी तर एक नंबर लसूून खाल्लेला म्हणजे डॉक्टर अस म्हणतात की, जर तुमच अस म्हणजे रक्त पातळ होण्याचे जर तुम्हाला गुळी चालू असेल हा तर तुम्ही एक एक दोन वर्ष जर ती ग कंटिन्यू लसून खाल्लात कंटिन्यू खायचा तो अनुषपोटी फक्त खायचा तो लसु अ
हा हा
हा जर कंटिन्यू जर तुम्ही खाल्लात तर ती एक दोन वर्षात तुमची म्हणजे गोळी बंद होईल
हा
त म्हणजे लसणाचा आपल्याला अस म्हणजे अ प्रभाव शरीरात होतोय
आमचे ते तपात
हा रक्तपातळ करण्यास म्हणजे जे शरीरात आपल्या रक्त घोटलेल असतय का नाई? ते अ पूर्ण म्हणजे रक्त प्रवाहाच्या ज्या शिरा असतात आपल्या शरीरातल्या त्या पूर्ण व्यव तेच सर्क्युलेशन आपल्या शरीराच होतय लसूून खाल्ल्यामुळ.
ह हं मग ते शक्यतो जास्त करून हिवाळ्यात खाय लाग तसलाय
अ होय हिवाळ्यात म्हणजे डेलीच रुटीन हे ठेवायचंच आपलं. डेली हा लसू म्हणून आपण खायचाच. अ लसणामुळ म्हणजे तुमाला अस म्हणजे वातावरणामुळ किंवा हवे मूळ अश्या बत ऋतूमुळे जे अँटीबॅक तिडीचा जो आपल्याला त्रास होतोय म्हणजे अ किंवा बाहेर तेन आपण असं गेलो तर बघा आपल्याला लगेच सर्दी खोकला किंवा आपले तब्येत ब-बिघडल्यासारखी होत्या. ते म्हणजे अस होत नाही ह वात तवरा बदल लई झाल्या जर तुम्ही डेलीचा लसू पण जर तुम्ही खात असाल तर तो तुम्हाला त्रास कधीही जाणवणार नाही. आता मी खाते ना लसूण. तर मला असं म्हणजे कधीच सर्दी किंवा घसा खवकवणे म्हणा सर्दी झालीया असं मला कधीच जाणवत नाही.
म्हणजे कधी होतच नाही.
नाय म्हणजे असं मला वाटत शक्यतो पावसाळ्यातच कधीतरी असा मला जर त्रास झाला तर ते पण पाण्यात जर चेंज झाला तर नाही त इतर वेळेला असं म्हणजे सर्दी घसा खवखवणे हे तरी मला अस म्हणजे होत नाही निदान हे आम्ही पाच सहा महिने खायलोय क नाई तेव्हापासून तरी म लामणी नी मं म्हणजे आमाला अस जाणवतय. जे माझे मिस्टर मी आणि सासूबाई आम्ही डेलीच आम्ही तिघ तरी खातोयस लसू घरात सकाळच अता दररोज
म्हणजे शक्यतो कोण म्हणजे आजारी वगैरे पडत
अ पडत नाहीत घरात इतर म दुस तर हा एक आहे सोडा पण ते हे सर्दी, खोकला हे असलं पेशंट तरी शक्यतो आमच्या घरात नाही. नाही होय, होय हा आणि अ म्हणजे ज्यांचे गुडगे ते ना असं तर अ ज्यांना सांधे वाईचा त्रास आहे त्यांनी सुद्धा लसूण खाल्ला तर म्हणजे फायदेशीर आहे ते आपल्या हेला. म्हणजे लसूण खाल्ल हाडे मजबूत होतात आपली. हा जे अ म्हणजे जे आपल्या शरीराच जे जॉइन्ट भाग असतात. त्याच्यात ते व्यंगन नावाचा म्हणजे एक चिकट द्रव्य असतोय. म्हणजे आपली हाडं म्हणा किंवा खांदे म्हणा असं जे अस तो ना आपला गॅप ते हाडांना हाड घा घासू नये म्हणून तिथ एक जी व्यंगणची गादी असते. ती अशी व्यंगन असते चिकट द्रव्य असते आपल्या शरीरात तिची कधी कमतर तर आपल्याला लसणमुळ भासत नाही. म्हणून ज्यांनी म्हणजे डायरेक्ट कधी इफेक्ट होत नाही सोडा. आयुर्वेदिक औषधांचा डायरेक्ट कधी इफेक्ट होत नाही. थोडा कालावधी जायला लागतोय. हा लेट होतोय. हा म्हणून क नई ज्यांना गुडघे दुखी, सांधे वाईचा ज्यांना त्रास आहे त्यांनीसुद्धा लसूण खालात तर आपल्या म्हणजे फायदेशीर आहे. म्हणजे लसून आपण खाल्ला तर त्याच्यातून कोणताही तोटा जाणवत नाही. फक्त ज्यांना बि पी लो ज्यांना बी पी लोचा त्रास आहे ना त्यांनी फक्त फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यान खाल्ला पाहिजे लसूण.
बाकीच्यांनी म्हणजे रेग्युलर खाला तरी चालतंय.
रेग्युलर तुम्ही अ लसूण हा डेलीचा लसूण खाल्लाच पाहिजे.
मग ते अ ह्याचा असतोय माही ते लसूण तो असा
अ हा होय ते हा लसणच्या कुडीत जे खराब झालेला असा लसून असतोय ना तो तर अजिबात टाकायचा नाही आपण कधी म्हणजे तो खायचाच. हा खायचा तो तरी त्या पूर्ण म्हणजे त्या पांढऱ्या लसणच्या कुडी पेक्षा पण जास्त फास स्ट हे असतोय तो म्हणू हा जास्त प्रभाव आपल्याशी चररा तोतोय म्हणून शक्यतो कनी तो लसूण खायचाच.
मग तस-तसला लसूून वाळळेला हूड
अम ग होय म्हणजे आपल्याला असं गावतोयच की एक, दोन, तीन कुडीत तरी तेवढ्या म्हणजे असं लसणं खराब झाल्यासारखा असा तो लसूण असतोयच.
हा बर-बर-बर चालतंय
बाय-बाय चाल
हा ठेव. हा तिकडून ठेव काय.
कोणत?
हा कोण?